हॅलो.
हॅलो.
हॅलो हा मॅडम येतो आवाज.
हो येतोय तुम्हाला?
हो हो येते क्लिअर येते. हॅलो हा हो आव आवडतेच ड्युटीला पण जायचंय. आणि त्या साईड बाय साईड, हे पण काम केले.
अच्छा. ड्युटीला नाईट ड्युटी का तुमची आज?
मी म्हणजे टेक्निशियन आहे. आणि शिफ् फ्ट म काम करते. फर्स्ट सेकंड नाईट तिन्ही डुटी असतात. आणि मक थोडस मी नाईट ड्युटी जास्त घेते, कारण मग फुलडे बाकीचे काम करा. खायला मिळतात ना नाईट ड्यूटी ते घेतल्या नंतर दिवसभर फ्री असत ना एकटी नाईट केली की एक ऑफ असतो, त्याच्यामुळे तसेच करत असते मी हां म्हणजे बाकीच वर्क असंत कायतरी मार्केटिंग वगैरे असं काहीतरी करत असते. तुम्ही कु ठे तुम्ही जॉब करता, आपण जॉबवरच बोलूया का? आज. हां
हो ठीक आहे जॉबवररती बोलूया म्हणजे मीच मी स्वतः नाही करत पण भरपूर महिलांच बघती मी, जेचं असं जॉब ला जातात त्यांची धावपळ बघती. त्यांची कंडिशन कशी असते ती बघती मी सो बोलूया त्यावरती काही प्रॉब्लेम नाही.
चालेल चालेल महिलांच्या जॉबवर बोलूया चालेल. मग, जॉब आता बोला!
तुम्ही बोला बोला.
हों आं बु जॉब बोलं म्हणजे कस आजकाल आता नाईंटी पर्सेंट महिला जवळ जवळ जॉब ह्या कर तातच म्हणजे प्रत्येक क्षेत्रात बितल्यातर महिलां हे आहेतच. आं-हुं त्याच्यामुळं काय आपल्याला आता पहिल्यासारखं असं नाही ना! की घराबाहेर नाही, पडायचं जायचं नाही. प्रत्येक क्षेत्रात महिलां आहेतच. पण आता, काही काही अं महिलांना म्हणजे येतात वाईट अनुभव- काही -काही ना रिस्पेक्टफुली पण अं देतात ट्रीटेड करतात म्हणजे- हां- माझं बोलाल तर म- मला तर म्हणजे हां एवढे नाही वाईट अनुभव आलेत आतापर्यंत. एवढे व- ष जॉब करतेय तर माझे काही सहकारी आहेत मित्र मैत्रिणी म्हणजे काही माझ्या विषयी लहान आहे वयानी- तर काही जेंट्स आहेत काही हे पण, म्हणजे माझा काही प्रॉब्लेम असला घरातला- किंवा काय आता लेडीज बोलल्यानंतर आपल्यानां काय कोण आजारी असतं कोण मेल गेलं तर आपल्याला जायला लाग- लागतच ना प्र-
हों मग तेच नां लेडीजला भरपूर किती नाही म्हटलं तरी थोडं बंधन ये- ता जे घरामध्ये म्हणजे जबाबदऱ्या अस-
त्या करायला लागत हे मात्र आहे की आपण कि- ती जरी बोलल तरी म्हणजे आपल्याला ती आं इथून तिथून बोलतात ना की बाई- ती बाईच असते. आं हां अगदी सुधारण्याच्या अगदी किती कोणी गोष्टी केल्या आणि किती- ती जरी बोललं, तरी ते भाषणांतच असत मॅडम म्हणजे-म्हणजे हा माझा तरी अनुभव आहे.
तेच नाः मग तेच म्हणतेय, कारण की जेवढ्या पण महिला काम म्हणजे जॉब वगैरे करतानां त्यांना आता ग- म्हणजे पुरुषांचं कसंय- जॉबला जायचं म्हटलं की, सकाळी एक टायमिंग उठायचं, निवांत मग त्यांचं सगळं त्यांच्या हात- त द्यायला लागत, आणि मग ते जाणार तस लेडीज नस- तर तिच टायमिंग स तोच असतो जबला जायचा पण तिला लवकर उठून बाकी सगळं आ-
हां म्हणजे आता दोघंही जर नोकरी करणारे असले तर क्व- चित एका ठिकाणी अस बघायला मिळत, किंवा ते काहीतरी जोडीदार काहीतरी मदत करतोय- आणी ते जाते तर असं नाहीये आप सगळं उरकायचं डबा पण त्यांच्या हात- त द्यायचा पुन्हा आ- ल्या नंतर संध्याकाळच पण काय असेल चहा वगैरे ते पण करायचं, परत संध्याकाळच्या जेवणाला लागायचं. मुला बाळा म्हणजे मला तर नाही मदत मिळत हां या बाबतीत मलाच करायला लाग-
हों तेच नां मग भरपूर म्हणजे आता किरकोळ महिलांना अस होत- ते कीती त्यांचे पार्टनर समजून घेता की चला आपणच जॉब तो जातोय ही पण जाॅबवर जाती मग करू कहीतरी वेळी नाही बऱ्याच ठिकाणी अस की मलांना- जॉबला असेल तर त्यांची पण हेल्प करायला लागते त्यांचे कपडे वगैरे सगळं
सगळ काढून द्यायला लागते मला तर मला तर लागतच अगदी मी म्हणजे सॉक्सपसून पण कधी कधी काढून देते म्हणजे लात करायला असं नाहीये की काहीतरी केलं
तेच ना मग त्यात खूप धावपळ होऊन जाते लेडीजची म्हणजे अतिशय कं म्हण ये म्हण तुम्हीव अुव घेत आहे
हो हो घेते मी म्हणून बोलते म्हणजे कध पण घरात ना एवढ बाण जकार आपल्या म च्या घरात करतात क माहिती नाही पण मग जर लवकर कधी जायचं असलं किंवा कुठला ंशन असग आपण बलो नाही अस मला थोडं जायच आपल्याड करत का म्हणून पण तेच त्यांच्या घरात त्यांच्या बायकोला किती ऍडजस्ट करतात आणि किती हेल्प करतात ते माहिती नाहीये पण तिथे आपल्याला ऍडजस्टमेंट असते एवढंपण असं एकदमपण वाईट अनुभव असे नाहीये. पण हे सगळं सांभाळून, स्वतःचं स्वतःच करायला लागतं. आणि जी धावपळ असते ना, ती भरपूर असते. आतापण बघा मला जायचंय, नाईट ड्यु टीला जायचंय, तरी माझं एकीकडे कॉल चालू आहे, एकीकडे माझं जेवण चालू आहे. तर एकीकडे म्हणजे जाण्याची तयारी चालू आहे. तर माझे मिस्टर बसलेत मोबाईल घेऊन. ह
हो मग, तेच आता तुम्ही तर बोलताय. तुमचा स्वतःचा अनुभव आहे हा आणि प्लस मुलां
हा म्हणूनच बोलते, सगळ त्यांच आता म्हणजे मुलं छोटी नाहीयेत, पण तरीपण तर नाही म्हणजे असं कधी जर बोलले चुकून, द्या कांदा वगैरे कापून, का काय तर तू देतात. पण काहीतरी मेंटॅलिटी त्यांची अशी आहे की, नाही बाबा हे तुम्हीच करा म्हणून.
हो ते म्हणजे ते ती त्यांचीपण चुकी नसते, म्हणजे कसं असतं प्र त्येक घरात एक लहानपणापासून ते मनावर बिबलेलं असतं ना, नाही काम लेडीजची मंग आपण नाही करायची. असं प्रक
आम आमचपण तेच झालेलं आहे, की माझी सासू होती ती सगळं हातात द्यायची, ती सगळं करायची, मुलांच्यापण सगळं हातात द्यायची. मग आता ती च त्यांना सवय म्हणजे अंगवळणी पडलंय आणि आपल्या पण पडलंय आता आता बोललं आता काय जास्त बडबड करत बसायची, ते उग त्यापेक्षा नको. ठीक ते करून सवय आहे ना, केलं आपलं गेलं. असं हा.
महिलांना बोलाल तर म्हणजे काय फार थोड्या असतातच, काही काही लोकं ठेवतात स कामवाल्या वगैरे. पण मला ते नाही आवडत हा. त्या कामवाल्यांकडून आपली काम करून घ्यायची, ते मुलांना परत तेन आणि कसं असतं बहुतेक तर आपल्याला पसंत पण नाही येत किंवा आता मी ठेवून बघितली, मी भांडी घासायला वगैरे ती जी भांडी घासंपर्यंत आपलं ते सगळं आपलं छोटं मोठं म ते प पटलाट ना का असं ना आपला तवा असू दे आणि आपल्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात, त्या परत आपण घसून घ्यायच्या. म उपयोग काय त्याचा सांगा.
हो, आपण त्या घासूनपण घ्यायच्या आणि कसं असतं, आता तुमच्या इकडे कसं असेल महिला त्यात एखादी ए काम हे कामवाली अस ते की ती व्यवस्थित काम करते, नाहीतर त्यांना चार ठिकाणी काम करायचं अस
हा नाही करत. म्हणजे अक्ष रशा दरवाजा लावटला की ते कपडे पटपट पटपट घेऊन येते. त्यामुळे म असं वाटलं की मशीनमध्ये धुतलेले बरे, की ते सगळे एकाच दरवाजा लावून काम करायचे. ती काय करते ते मला कळत नसत. कपडे कशी धुते काय करते आणि दहा ते पंधरा मिनिटात हार्डली बाहेर. म्हणजे कसं तुम्ही म्हणता तसं की त्यांनापण बाहेरपण जायचं असतं ना?
हो, कारण ते असं एका घरात हो एकाच ठिकाणी अवलंबून नसतात. चार म्हणजे एका बिल्डिंगमध्ये ते चार ते पाच घर त्यांनी
केलेली असतात आणि आपल्यासारखच त्यापण महिलाच ना त्यांनापण घरातलं सगळं करून यायच असतं. पुन्हा जाऊन घरातलं करायचं असतं. म जास्त आपणपण बोलू शकत नाही ना, त्यांचेपण प्रॉब्लेम असतात. मग आपल्याला कामाचं त्यापेक्षा ती कामवालीच न को. आपलं स्वतःच आपलं केलं, आल्यानंतर थोडसं ते राहलं तर ते केलं तर बरं. तर ते पसंतपण येत नसत आणि जे लागायचं करायला ते परत परत लागायचच.
हो आणि त्यात कशी तुम्हाला सवय झालेली या सग काम करून घ्यायची व्हय. म ते दुसऱ्यांच काम आपल्याला आवडत आणि आपल्याला जर थोडी स्वच्छतेची याची सवय असली आणि दुसऱ्यांच बिलकुल आवडत नाहीत मग. तो खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जातो मग
त्या महीलंची पण चुकी नाय तेचं त्यांना पण असत करायचं तेचं ते असत ते तेंच्य पद्धतीने करत अ जातात पण ते आपल्याला पटत नाही मग काय बोलत हा आणि मग हो घरातली काय बोलणार तुला पटत असल तर कर नसलं पटत तर तू कामवली ठेव मला नको फोर्स करू म्हणजे आपल्या दोन्हीकडूनच चूप असं बोलायला पाहिजे ना
हाहा ते तर आहेच
म्हणून ना चल जाऊ दे आता काय आणि एवढ्या वर्ष केलं आता काय नाही वाटल
हो एकदा सवय होऊन गेल्यानंतर धव
धावपळ पण खूप होते हा सवय झाल्यानंतर काय वाटत नाही पण धावपळ खूप होते आणि कधी कधी ठीक आहे आपल्या दौऱ्यासाठी आपल्या घरासाठी करायला आपल्या आनंद पण वाटतो समजा म्हणजे अस काय ठीक आहे आला कंटाळा काय म्ह तरी आपन आल्यानंत ते काय स्वयंपाक बनवतो किंवा काय करत कोणासाठी करत असतो आपल्या घरासाठी करत असतो त्याच्यामुळे त्या पण एवढ काही वाटत नाही ठीक आहे मुलांना डबे बनुन द्या केली तर केली मदत किंवा काही वेळेला आप ट क नको मुलांना छोटे नको करायला चला आपणच करूया फटकन असं पण होऊन जात तण म ते सोडूनच दिल्या विषय आता आता आता सवय झालीय सगळं बघा करायचं जायचं प आणि काही महिलांना जेवढं असं त्रास होत घरातून क नाही बाबा हे केलंच पाहिजे हे म अस जेवण पाहिजे तसच पाहिजे हेच का नाही केल्याच एवढा आपल्याला त्रास नाहीये ठीके आपण केलं त्यांना आवडलं न आवडलं तर ते खातात जातात त्यांना काय वाटलं तर मागवतात हॉटेलमधून असं चालतं आमच म्हणजे मला एवढा त्रास आहे केलंच पाहिजे असं पण नाहीये एखाद वेळे जर घाई वगैरे झाली काय हा तर ती भाजी वगैरे हॉटेलमधून पण घ्यायची त्यांची तयारी असते त्या मुलांना पण डबा आणून देतात तर मग काय एवढा प्रश्न आला नाही मला तरी कधी
हो म्हणजे सपोर्टेड आहे तुम्हाला सपोर्ट
आहे हा स्वतः नाही केलं तरी पण असं नाही की तूच करून दे ते किंवा नाही मग नाही मग ते बोलतील ठीक आहे तुला जमत नाही नव राहूदे मी आणतो हॉटेल मधून पण म सांगू नको करायला अस हा मग तुला नाही ज मग तर मग मी आणतो मग चालून जात आमचं
हो तेच मग ते जरी असलं तरी कधी कधी मग ठीक असत किंवा मग कधी कधी कसं होतं की इतर वेळेस नाही पण एखाद महिन्यात तून एखाद दिवस असं होत की आपल्याला असं वाटतं खूप थकलो आपण मग तेव्हा
हा आणि जास्त जास्त कस असत तर सासू सासरे वगैरे जर आले असले घरात काही महिलांच्या असतात मग त्यांना कसं त्यांना अ म्हणजे आता मी आहे मी आले मला काही वाटलं दिलं पर्स फेकून थोडा वेळ गेलं आहे त त्यांच नसत ना आल्या आल्या पुर्ण घरातलं पण सगळ बघायचं हे करायचं मग त्यांची चिड चिड जास्त वाढता किवा त्यांचे प्रॉब्लेम वाढतात मग ते कस त्यांनी दोघ वाढतात त्यांची आशा पण महिला असतात तात किंवा अशा पण असात कि काही काहीच करत नाहीत त्या आरामात कामवाल्या वगैरे सगळं ठेवतात त्यांचा वेळ मेकअप मी तर जात तर माझा काहीच नसतो पण बाकीच्या आता बरा्याच बघते मी बघते हना एवढा मेकअप करायला कसा वेळ मिळतो तर तसं पण असतात त्यांच त्यांचा मेकअप त्यांच त्यांच सगळं रुटीन करून जातात ते आणि घरात कामवाली ठेवतात मग ते आवड पण पाहिजे करायची
हो तेच ना मग घरातले काम करायची आवड अस ना मग त्या कंटाळ नाही आणि सवय होते पण जर आवड नसेल ना तर मग कंटाळा
म्हणजे हा आपल्या फॅमिलीसाठी कायतरी आपण जर करत असलो आनंदाने तर ते आपल्याला आवडत.
तेच ठीक आहे ताई आपले मी दहा मिनिट तर होऊन गेले. तर
ओके चालेल चाल चालेल चालेल मला पण छान वाटलं ओके थँकू.